हॅलो हा
येतो का आवाज? इकडनं झालं काय
हा माझ्याकडून जात नव्हतं
हो का.
काय चाललंय अजुन
काही नाही मुलं आले शाळेतुन चहा पाणी अजुन काय नाही मुलं शाळेतुन त्यांचं चहा पाणी वेगैरे हो
हा शाळेतून ते मगाच आले बघा. तीन वाजता सुटत त्यांचा तीन वाजता सुटत त्यांच हा मग आल्यावर ट्युशन वेगैरे चार वाजता ट्युशन ला जाता
हो का बिझीच असतं
हम्म अजुन
आमचे पण पाच वाजता येता
हा अजुन तुमच्या इथे मग हा तुमच्या इथे असं असं कोणत बघण्यासारखं अस धार्मिक स्थळ वगैरे काय आहे
म्हणजे इथे वनी
वणी म्हणजे मग तुम्ही नाशिक मध्ये राहता का? तुम्ही राहायला कुठे हे? नाशिक मध्ये आहे का हा माझं माहेर सीन्नरच आहे.
हो का?
सिन्नारला माझा माहेर आहे हो वणी छान आहे ब मी आले तर दरवर्षी जाते मग वणीला
आ मी पण जाता होतो माहेरी आल्यावरती दिवाळीला
हो आणि खुप छान झालंय आता ते डेव्हलप पण चांगलं झालंय पहिल्यापेक्षा आता
हो
डेव्हलप पण बरच केलंय पहिल्यापेक्षा
हो त्यांनी छान केले आता बघण्यासाठी पण असं आणि तिथुन पुढं सहापुतऱ्याला पण जातात.
हा सापुतारा पण छान छान आहे आणि असं थंड वातावरणामध्ये तिथे अजून छान वाटतं जायला.
हो आम्ही पण गेलो होतो पाऊस पडल्या नंतर गेलो होत आम्ही छान वाटलं. पाऊस पडल्यावरती
हा पाऊस पडला जायला मस्त वाटतं.
हा पावसामध्ये छान वाटतं. तिथं म्हणजे असं फिरण्यासाठी पण परत मुलांसाठी पण छान आहे एन्जॉय करायला.
हो. ते वॉटर पार्क वगैरे मग कुठे गेलते का नाही सुट्ट्यात नाही. सापुतारा एकदा बघितलेय मी आता बरेच वर्ष झाले गेलते एकदा.
आता खूप छान झालेलं आहे तिथं पण बोटिंग वगैरे पण छान आहे मुलांसाठी.
हो हो ह हं. या वर्षी नाही गेलं मी जाणार होतो. हं. सुट्ट्यां मध्ये वॉटर पार्कला वगैरे. हा शिर्डीला आहे हं छान आहे ते पण मोठं आहे. आम्ही अ... अकलूजला अकलूज ला एक आहे ना तिथे गेेततो मा, मागच्या वर्षी.
हो का.
ते अकलूज आम्हाला जवळ होत मग तिथे पण. छान आहे म्हणजे असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नाश्ता जेवण वगैरे सगळं असतं त्यांच्याकडे.
इथं पण शिर्डीला ला तसच आहे.
हो.
शिर्डीला पण छान आहे पण या वर्ष होऊन भरपू पूर होतं त्यामुळे एवढा एनजॉय नाही करता आला मुलांना नाही का.
हा, आणि त्यामुळेच आम्ही या वर्षी गेलो नाही नाही तर मागच्या वर्षी गेलो होतो वॉटर पार्कला आणि ते कसं. पाणी पण म्हणजे फ्लोरिन असं पाणी असतं ना ते त्यात फ्लोरन असतं तर मग ते काय मुलांना चालतं काय मुलांना चालत मुलाला काय झाले नाही मागच्या वेळेस मुलीला मग सर्दी. त म्हणजे अंगाला खाज वगैरे असं एंपेंशन येणं झालतं तिला. आम्ही जाऊन आल्यानंतर हो तेच. ना लिक्विड असतं ना त्या पाण्यामध्ये.
आणि आता गोदा पार्क पण छान झाले आहे नाशिक मध्ये.
पार्क मी ऐकलेय आम्ही जाणार होतो पण मला जायलाच जमला नाही. छान आहे मी त्याचा व्हिडिओ पण मोबाईलमध्ये बघितले होते.
हो रिलला ला बघितलं असेल ना.
म्हणजे असं कारंजा वगैरे पण कारंजा वगैरे पण आहे ना.
हो नदीच्या कडेलाच म्हणजे असं मुलांना एन्जॉय करायला तिथं भरपू पुरासे टॉईस ठेवलेले आहे छान आहे. आणि तिथं पण जाऊन आलो. ह् मस्त आहे. बघण्यासारखा नाशिक मध्ये पण भरपूर आहे.
हो..
नाशिकमध्ये राहून पण असं पर्यटन ठिकाण जाणं थोडं मुश्किलच आहे पण मग? आता रस्त्याचे काम चालू आहे. नाही का.
हो रस्त्याच काम चालू आहे आणि आता कुंभमेळा पण आहे.. वाटत ना पुढच्या वर्षी आहे की या वर्षी ऑक्टोबर पासून... चालणार आहे दोन वर्षापर्यंत.
या वर्षापासूनच हो हो आत्ता चालू होईल ना. हो दोन वर्ष चालणार ये.
हम्म बारा वर्षा नंतर एकदा येतो हा हा.
हो.
हा.
माझ्या मुलाच्या वेळेस आला होता. हम्म हो आहे ते का आता सुट्ट्या एक वर्ष भर.. शाळा चालू आहे बोलल्यावर मग सुट्टयान मध्ये आल्यावर जाता येतं मग. हम्म आणि सुरुवातीला जेव्हा ते चालू हो तं तेव्हा गर्दी पण खूप असते म्हणजे तेवढ्या गर्दीमध्ये आपल्याला मुलांना घेऊन जायला शक्य होत नाही. हम्म. आमच्या इकडे पण म्हणजे अक्कलकोट वगैरे ते पण छान झालय आज बरचस डेव्हलप झालंय.
हा हा. आम्हाला पण यायचंय अक्कलकोटला पण काय अजून बोलवला नाही.
हा हा आणि आपण कसं जिथे राहतो तिथले लोकांना त्या त्या चा जास्त असं हे आकर्षण वाटत नाही पण अ लांबून मग जे लोक येतात ते हो आमच्या महाराष् पण वगैरे येतात ते एकदम आवर्जून जातात इथे आणि आपण इथल्या इथे असून मग आमचं पण असं जायचं होत नाही जास्त. आम्ही इथल्या इथेच राहून मग हो. तसच होतं ते आपल्या जवळ असून पण आपल्याला जायचं होत नाही आणि जे लांबून येताय आ मग ते जाता.
तेच आता
हम्म. हम्म, आमचे पण मगं अ म्हणजे पाहुणे वगैरे पण कोण पण आलं तर ते जाता मग अस अ शिर्डी हे पंढरपूर, अक्कलकोटा, तुळजापूर सर्व करता मग ते एक-एक दिवस नाही अक्कलकोटला पण छान असतं हो. अक्कलकोटला पण असं द मंदिर वगैरे पण आता छान केलंय. छान असते तिथे बघण्यासारखं आहे तेे पण.
जायचंय आम्हाला पण मग काही अजूनच नाही अक्कलकोटला.
हम्म हो ना आणि सुट्यांमध्ये जायचं म्हणजे कस गर्दी असते. सुट्टयांमध्ये सर्वीकडचे लोकं आलेले असत्या. आणि शाळा सुलू सुरू झाल्यावर जायचं हो ग शनिवार, रविवार ग गर्दी असते आणि इतर वेळेस आपलं शाळा चालू झालेल्या असतात तेव्हा मुलां च्या शाळेला सुट्या होत्या म्हणून आपल्याला जायला नको वाटत म. हा हा हा.
मुलांचा आवाज येतोय लई.
हो आवाज येतय इथं बाहेर आहे ना ममुलं खेळताय. अजून काय?
बाकी मग अजून तुम्ही या वर्षी कुठें फिरायला गेले?
नाही ना ह्या वर्षी तेच ना ऊन्हामुळे हो थोड्या वेळाने करत असेल ना. हा. उन्हामुळेच यावर्षी कुठं गेलोच नाही जरा जास्तच ऊन वाटत होतं या वर्षी
तू बन त्याच्या म.
हम्म आणि संध्याकाळी आसं पाच वाजेपर्यंत घरातून बाहेर जायलाच नको वाटतं.
हा तेच तर. आता पण किती ऊन आहे हा टाइम पावसाचा असतो पण म अजून ऊनच आहे.
हा तरी जरा मघा पडला आमच्याकडे थोडसं पाऊस. थोडसा पाऊस पडतं आणि परत ऊन पडतं.
नाही, आमच्याकडे भरपूर ऊनच आहे सकाळ मी. पाऊस हा आलाच नाही
हा
हा बा
या वर्षी पाऊस जरा उशीराच झालाय म्हणजे दरवर्षी कसं सात जून पर्यंत पाऊस पड तो. यावर्षी अजून काय पावसाचं जास्त दिसत नाही.
नाही सांगेलच नाही तर होता ना
हम्म आणि पाऊस नसल्यामुळे कसं भाज्या पण सर्व महाग होत ताय, आता टोमॅटो वगैरे टोमॅटो पण ऐंशी रुपये किलो आणि कोथिंबीर... अं... हा कोथिंबीर अं भाज्या वगैरे सर्व तीस रुपये पाव आसं भाज्या आहे आता आणि मुलांना भाजी तर डब्याला रोज लाग
बस तर... डेली डब्याला तेच असतं मुलांच्या
होय ना... भेंडी आणि काय तर, कोबी वगैरे आसं आणि एकच भाजी केलं तर ते परत नंतर आपल्याला काय तर करावंच लागतं. एक भाजी दोघांना होतं हो आणि नंतर आपल्याला डब्बा झाल्यावर परत करावाचं लागतं.
करावंच लागतं भाज्याचा.
हम्... आणि काय करणार ते पण प्रश्न पडतो रोज रोज म्हणजे मुला लाचं पण कधी हे खात नाही कधी ते खात नाही, मग त्यांच्याकरता काय करायचं रोज रोज? हो आवडीची भाजी असेल तरच जेवणार, नाही तर मग सरळ मी जेवणार नाही बोलता
असं ए
हो... माझी मुलगी तर बोलते, तू भा.. भाजी आवडीची नसेल तर मी चपाती एकच खाईल. भाजी खाणार नाही, बोलते मग ती.
हं. आमची पण एक चपाती दिलेली राहती... छोटी... ती पण परत येत राहती घरी, जर भाजी आवडीची नसली. ली तर, आवडीची असली तर मग पूर्ण फिनिश राहतो. दरोज दरोज काय बनवणार त्यांच्या आवडीचं? आसं आहे ना.
हो. भेंडी वगैरे मग... अं... भेंडी मध्ये असं मॅगी मसा साला वगैरे घालता का तुम्ही?
नाही सिम्पल... लसूण आणि एक मिरची टाकून, हम्म
थोडसं कांदा आणि मॅगी मसाला घालून केला ना तरी छान होते, मुलांना आवडतं ते तसं करून बघा एकदा हा. कांदाच नाही आवडत का? काई काई मुलांचा तोच खरंच प्रॉब्लेम ए बरं का? आता आमच्या थे पण माझे जाऊचा मुलगा हाय. तो तीनच... तीनच वर्षाचा हाय तरी त्याला एवढं समज पण आता पोह्यांमधला कांदा काढूनच खातो, त्याचं पण सेम प्रॉब्लेम हे आसं कांदाच खात नाही. मग तरी पण तुम्ही फक्त भेंडी अं भेंडी.. मध्ये जसं तुम्ही लसूण वगैरे घालता, थोडसं मॅगी मसाला घातला ना अजून छान टेस्ट येते त्याला. हम्म... करून बघा.. मिरची घातल्यावर पण ची घातल्यावर हळद आणि थोडंसं अर्धा पॉप केट मॅगी मसाला घातला ना, छान होतं मग ते
ट्राय करावं लागल मग... हं
हो, छान लागते ते. भेंडी आवडते तसं मुलांना. हम्म आणि असं शेवया वगैरे पण करत अस असेल ना नाश्त्याला? शेवायचं उपीट वगैरे करत असाल ना? हा मग त्यात पण असं... आता मुलं कसं बाहेरचं मॅगी खाण्याचं हट्ट करताना... पण मॅगी चांगलं नसतं म्हणून... मी पण आणत नाही घरात. त्या मग ते आपलं शेवाया जे आपण गव्हापासून वगैरे, हम्म.
आम्ही पण तसं माझं पण तसं झालं एकदा मी पण आणले ते त्यात आळी निघाली त्यामुळे मग आम्ही आणतच नाही. आणि गव्हापासून जे आपण शेवया वगैरे बनवून घेतो ना. तेच मग मी मॅगी मसाला घालून करते, कांदा वगैरे, मॅगी मसाला घातला तर छान होतो ते पण.
मॅगी सारख लागत हो मॅगी सारखं लागत मग ते आवडीने खा ता, मॅगी नाही तर मग त्याला ऑप्शन करायचं शेवायचं उपीट.
बरया मग.
तस थोडं मुलांना हेल्दीच असत आपण बाहेरच देण्यापेक्षा म काय पण असेल ते मी घरातच ट्राय करते म्हणजे बा ना चायनीज पासून, हो.
घरी जेवढ येईल ते स्वायाबीन चीलि पण मी घरीच बनवते काही दिवस असं मुलांना खाऊन.
हा आणि चायनीज वगैरे पण असं बाहेरच मुलं कधी बाहेर गेल्यावर